हा
हम्म काय करायचं? हां बोल!
काय करताय? यालाय यालाय!
हलो बाबा आता ते घडला लागेल त रे कडन लगे तो असता काय पाईप कट झाला त का वाशिम संेंर मधला
हा
पाईप कठ झालत प्रेशर मार आहे तू म ते ते कराटे गडला अरकडे
हा हा हा हां हा
ात
करून आलेस
ह् ते कट झालता आणि जरा कट करून त्याला स्लीच एक बोल्ट ला लावून त्याच फिटिंग करून आण
हा
हम्म
ह् आणि हे काम कयचं तुम्हाला
सल
पाऊस हा काय
पाऊस तर नाही कढे चालू आहे म
चालो आहे
हा ह होगड तरा आज पडाला इकडे
पण हा पाऊस हो इकड पाऊस बघून माहीत नाही
अ
पाऊस बघून ना माहीत नाही म्हटलं इकडें हॅलो
हा बिलकुल
आा
हॅलो पाऊसाहेब कुठ जाात
हा हॅलो
हा पावसा काय मगडेकडे सातू पड आहे बघ
बा्बा इकडे उन्हाळा पडलाय उन्हाळा
ह
नायकडे वाट हम्म
गरमी असेल मझ्या संध्याका
मग गरमी म्हणजे आता गरमी कमी झालीय परंतु पाऊस नाही
हम्म
हम हम हं आणि कोुणाचा अद्यापद्याचा कॉल
हा हे आता याला सध्या दोन दिवस मध्ये केलेले हो झाल आम्ही
नाही हम् हम्म
होे ना
काय म्हटलं
सुट्टीला मण तला कधी गणपतीला काय
गणपतीला नाही तर बघ्या पुढच्या महिन्यात श्रावण पंधरा ऑगस्ट ला वगैरे ते पूजा घालायच म्हणतहत घराची जरा
हम्
हम्म बघूता कसं कसं काय काय होतय
हां
काय म्हणतेस श्रावण महिन्यात ऑगस्ट महिन्यात ना त्यामु बघू तसं श्रावण महिन्यात घालायचं प्लॅनिंग चालू आहे.
नात चालते का श्रावण देेवी?
ब चांगला दिवस असत्यात, त्यामुळे बघूयात काय काय?
बत करून फल्याच काय ब त्या घटा मध आणि काय करा लागते का
नाय अजून मी पेंटिंग बिंटिंग करून घेणार आहे. काम चालू आहे नई, चालू आहे आता घरचं काम ते अजून. पेंटिंग मारून घ्यायचीये, थोडं पीओपी करायचय, सगळे बाबा अस गेल्या गतच समजूच पाहिजे, बाबा जुन घर नको. ते कसं मनात वेगळं वाटत, ना रे जुन घर म्हटल्यावर.
ह
हा त्यामुळे कस नवीन करायचं सगळं.
हम्म.
नवीन करूनच जायचं. आ?
ह.
आणि बा की काय म्हणतोस? हॅलो?
म
हा हा.
ह हॅलो?